हॅलो हा नमस्कार.
हा बोला ना ताई.
म्हटलं तुमच्या इथे वगैरे तुम्ही हे करतात का ग्रह उद्योग वगैरे करत करतात का महिला.
हो हो महिला करतात ना गृह उद्योग वगैरे आ आपलं समजायच घरी पापड लोणची असं चालू असतं त्यांचं महिलांचं.
रिकामा ऑडिओ ते गावच्या सारखी गाणे उलट हे बचत गट वैगरे करून.
हो बचत बचत गटा अ काय होतं गाव गावच्या महिला मसाले बनवतात ताई मसाले.
हा आता तर तो सिझन आहे ना मे मध्ये मसाले वगैरे. किंवा पापड कुरडया वगैरे ह्यांच सीजन..
हा. पापड पापड म्हणजे चाळीस प्रकारचे पापड बनवतात.
अच्छा.
चाळीस प्रकारचे मला तर मा नाव सुद्धा माहिती नव्हते.
हा हल्ली ते नाचणीचे म्हणा आणि कशा कशाचे
अ नाचणीचे, तांदळाचे. तांदळाचे, उडदाचे, मठाचे, मुगाचे. अ परत ते ज्वारीचे बाजरीचे.
ह आणि आजकाल काय युट्यूब वगैरेमुळे ना.. सोपं झालेलो ना त्याच्यावर न मिळतात ना रेसिपी वगैरे. तर त्यांना आवड आहे ती लोक मग बनवताय वेगळे वेगळे नवीन.
आ. हा हा हा खूप खूप ते म आमच्या इथ ते पालक पापड.. बटाटा पापड, बटाटा बटाटा घालून ते पापड बनवतात. पालक पापड बनवतात मेथीचे.. पापड कैरीचे पण कैरीचे पण पापड ह्यावेळीस तर कैरीचे पण खुपजनानी कैरीचे पापड बनवले.
अच्छा खाल्ले.
आणि ती अहो त्याला एवढं मार्केटिंग का विचारू नको पुण्याच्या मुंबईच्या लोकांनी एवढं मागितलं का विचारू नको.
तुम्ही खाल्लय का कधी कैरीच पापड. नाही नाही कैरीचे पापड.. खाल्ले का?
हो पापड खूप विकले गेले मी पण खाल्ली खूप अनटेस्टी खूप चांगली म्हणजे चवी खूप चांगले होते.
रिकामा ऑडिओ मग थोडा आंबट्यासाठी
नाही म्हणजे आहो ते... कसं होतं तळ तळून छान लागतात आंबट वगैरे नाही लागत चवी चवच इतकी टेस्टी लागते ना. ते लोणचं काय खाताय तुम्ही? जेवणा बरोबर जेवणा जेवणा बरोबर ते पापड आहे ना... खूप छान लागतात जेवणाबरोबर.
रिकामा ऑडिओ
कैरीचे पापड उडदाचे पापड वगैरे ते तर आपण आपलं म्हणजे हे आपल्या जे जेवणामध्ये कायमच झाले कायमच जेवणामध्ये झाले. तुम अजून काय चालय तुमच्या इकडे काय चालय म्हणजे गृह उद्योग वगैरे महिलांचे?
नाही आमच्या इथे नाही एवढं आमचं थोडं शहरात येतं ना त्यामुळे इथे नाही कोण करत असं ग्रहद्योग वगैरे. हे सगळं गावाचे ठिका उलट बर पडतो कारण बे कशा एकत एकेक ओळच्या होतात ना ते एकमेकां बघू
प्रभू.
रिकामा ऑडिओ
हा ते वेगवेगळे बनवतात आओ काय काय. ते दाराचे तोरण अ वॉलपेपर अ घरामधल्या डिझाईन परत बरेच आमच्या मागे ड आहेत ना शिटीला काही काही महिला. हा हा हा.
हा. म्हटलं ग शहराच्या ठिकाणी नाही करत शहराच्या ठिकाणी म्हटलं करत नाहीत आणि गावी वगैरे कस एकमेकांना बघून करत तात.
हा गावीला गावी कस केलं इईने केलं की तिने केलं ति केलं क तिने केलं माग बाई त्या गावामध्ये त्या त्या गावामध्ये तो खूप
त्यांना प्रोत्साहन मिळतं.
हा म्हजे
एकमेकीची शर्यत असते ती गावच्या जवला हो प्रोत्साहन मिळतं तिने ते केलं की आपण पण करायचं तिने ते केल की आपण तिने करड्या के की आप कुरड्या कर शेवया कर पाप कर हे कर ते सगळं करून ठेवतात महीला.
नाही तसं काय चालं करत.
कितीला विक्री पण याचीत. कस होत म गावच्या शहराच्या महिलांना जागा नसते त्यांना येत नाही असं काही नाही त्यांना येत भरपूर पण काय होत त्यां जाग नसते आणि जीवन भी त्यांचं जीवन धवपोळीचं जीवन शहरामधल्या
हो.
यचं हाडनी राहायचं भाड्याच्या रूम मध्ये राहायचं त्याना महिला महिला नोकरी करणारऱ्या ना आणि त्यांच्याकडे टाइम कुठे मग तोच तोच प्रश्न होतो ना तुमच्याकडे सगळा टा टाईम भेटत नाही ना त्यांना जास्त.
तिच्या गार्डन मध्ये घालचे चुकला उन्हाळा आहे पण कोणी जास्त कोणी घातलेले दिसलेत नाहीत.
या वर्षी तो दुष्काळच आहे या वर्षी पाऊस नाही सांगितला मुंबईला याला तुमच्या इकडे कसा पाऊश ये.
काय माहिती पाऊसच झाल नाही तर खूप उष्णता म्हणजे आताची एवढी उष्णता आहे पुढं काय होईल.
ते पुढे आणि परर्यंत पाणी त्यांचही वर्षभर
हो पाणी टंचाई आमच्या इकडे ना त्यांच्या पानामुळे एवढं काय एक वर्षभर एवढं नाही काय वाटायचं. पण तुरी सुद्धा जाणवणार आहे उन्हाळा.
हो आणि ते काही ठिकाणी जिथे कमी पावसाचा प्रदेश असतो ना आहे विदर्भ वगैरे त्या ठिकाणच्या लोकांना ते किती त्रास
किती त्रास आहेव त्यांच द दमटवाद दमट वातावरण धूळ उड ते धूळ धूळ डायरेक्ट डायरेक्ट इकड इकडून तिकडे खूप म्हणजे पर्यावरणाची पण ना साडी झाड काय करणार लोक असे झाले झाडच लावत नाहीयेत
क नासा झाड
लोक लोक
झाडं वगैरे मेन कारण आहे ते त्याच आहे झाड वगैरे वगैरे कमी तोडली आहेत आणि कन्स्ट्रक्शन सगळीकडे झालंय रस्ते ल किंवा एक एक नवीन नवीन छोट सोसायटी अभ्या राहतात त्या मुळे मग झाड वगैरे वाहाय आली आणि गाड्या वगैरे गाड्या वगैरे एवढ्या झाल्या आहेत सगळ्यांकडे त्याच्याने पण पोलोल्युशन होतं
अह तुम्हाला सांगते घरात माणसं कमी गाड्या जास्त झाल्यात लोकांकडे आपल्याकडे सर्वसाधारणकडे जाऊ दे एक एखादी गाडी असते ते आपल्याकडे आता प्रत्येकाकडे आहे हा पण तुम्ही सांगा खेड्याच्या लेवलला शेतकऱ्यांकड आहो टॅक्टर दोन दोन टॅक्टर दोन दोन स्कारपिओ परत तुम्हाला सांगते हे आपलं. माल नण्यासाठी अ नाही का म्हणजे आपले टेम्पो वगैरे ते अ जी शिपी अह त्यांच गाड दार माणसं नाही तेवढे गडे
हो त्याच्यामुळेच पॉल्युशन पण वाढतं सगळ
हा प्रदूषण वाढलंत् सांगा त्याच्यामध्ये पेट्रोल ऑल डिझेल हेच सगळं चालले आहे आणि ते काही फ्रे श सगळं दूर दूर दूर दूर हा.
ते त्याच्यामुळे म्हणजे ते असं झाल्यामुळे ते पावसावर वगैरे परणाम होत याचा आणि अ पाऊस असतो जे्हा डिसेंबर जानेवारीत वगैरे पाऊस पडतो आणि मेन पावसाच्या सीझनमध्ये पडत नाही मग सगळं म्हणजे टाइमटेबलच बदलले
अह वातावरण सगळं बदललंय उन्हाळ्यात पावसाळ पावसाळ्यात उन्हाळ्या हिवाळ्यात हे झाले असं
हो कधी कधी बघ ना जानेवारी आपल्या डिसे म नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत पाऊस असतो
हो हो हो असं झालं आणि पाह ना म्हणजे ते पडला दिवळीच्या टायमिंगला पण पोहच पडला आणि आता पावसाची गरज आहे जून पासून जून पासून एकही पाऊस झाला नाही आमच्या इकडे एकही पाऊस झाला नाही आज म्हणजे आज एवढे दिवस झाले जूनच्या महिना्या लागून पण एकही पाऊस नाही झाला आणि असं दमट वातावरण झाले आभळी आ पळी ते पूर्ण आणि कुद
पण पाऊस असा पडलाच नाही
पाऊस पडला आणि आ बाळा आलं की हवा थांबती हो ऑक्सिजन लेवल कमी होते डायरेक्ट
अच्छा
हा असं होतय. आणि त्याच्यामुळे आता झालं बर का आता महिलांनी भुरपूर आमची हो आबाळ आलं की खूप खूप गरम होतं खूप गरम होत आणि खेळ काय होत माहितीय का झाड झुड आता खेडच्या लेवलला असतात पण पण काय होत झाड पण हलत नाही पा पण हत नाही त काय हवं लागणार आहे आपल्याला.
असं होतय सगळं काय.
तेच आणि हे पाणी वगैरे नाही तर आपल्यालाच पाण्याचा प्रॉब्लेम आहे बचारे मुख्य प्राणी वगैरे पक्षी वगैरे त्यांना कसं मिळणार.
हा हम्म हम्म हम्म.
चारा
या वर्षी म्हणजे जनावरांचे पण हले शेतीवाल्यांचे पण हले पाण्याचे थोड प्रॉब्लेम आहे नदीला थोडं पाणी कमी झाले बर का
तर काही ठिकाणी तर नद्या सगळ्या सुकलेल्या आहेत.
आता आमच संगम आहे ना संगम आहे ना पूर्ण पण ते संगम सुद्धा सुकले थोड म्हणजे कमीच झाले आणि सपोज म्हणजे महिना पाऊस नाही आला व तर म्हणजे कडकडीत उ्हा पुन्हा आणि पुन्हा पाहण्याचा आमच्या इथ सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो एक महिन्याचा पाऊस एवढ्या महिन्याचा पाऊस झाला नाही ना
आणि ते मग पुढे वर्षभर मग पाऊस कस म्हणजे पाण्याची किती टंचाई होईल
नाही नाही पूर्ण वर्षभर पाण्याची टंचाई म्हणजे पूर्ण वर्ष दुष्काळ होणार तुम्ही सांगा आत्ताच पावसाच्या दिवसात पाऊस नाही पडला हिवाळी थंडी कशी जाणार आणि पुढचा पुढचा पुढचान पुढच्या मनळ्यास काय होईल
हो म्हणजे ते ट्रॅक्टर वून वगैरे पाणी मागवतात ना हो नाही नाही ट्रॅक्टरच वगैरे म्हटलं मी पाणी वगैरे मागवतात त्यांचं सुद्धा किती वर आहे पण वाढेल त्याशिवाय ती लोकं पण कुठून पाणी आणतात देव जाणे पाणी ते कसं असतं
पाण्याच तर खूप अवघडच आहे वरती आणि किती किती मजल्यापर्यंत ट्रॅक्टरने पाणी जाणार आहे हो
वरती वर तरी कितीमा याच्यापर्यंत जाणार आहे ना आता हा आमच्या इथे जाते बर का पाणी तस बरं चालतंय धन्यवाद मी ठेवते जरा काम आहे मला